हा बोल.
कसं का झालं कण तसं पहिल्यांदा
अरे ते ना आँनलाईन येते ऍप त्याला नाही का रिप्रेस टाकतो थोडा.
रिफ्रेश केल्यावर होतं का? अच्छा तिला पण कॉल केले ना तसंच होत होतं.
हा मग ते काय होतं जर आपण समजा आता तू हा जो कॉल हाय ना तू स्वतः कट केलता तिकून
हा.
हा मग तू कट केला ना तो मायाकून डिस्कनेक्ट व्हायला टाइम लागला मग तो आ लगेच कट केला पाच दाबले असन, रेटिंग दिले असन, लगेच कॉल करत लावला असन.
हा त्याच्यामुळे झालं असन.
कॉल लावला असन पण मा कॉल इकडून डिस्कनेक्ट झाला नव्हता पूर्णपणे.
हम्म हम्म त्यांच्यामुळं झालं असन. काय म्हणी मग अजून गुडडी?
काय ती काय म्हणतच नाही मीच म्हणत होतो.
हाव का.
हा मग काही नाही तिचं मागचं काढलं होतं तिचे एक्स बॉयफ्रेंडचं असं तसं.
एक्स कोण?
धान तो एक होता तुम्ही सायकल वर होता तेव्हा त्यान तिला चिठ्ठी दिली होती व्हय.
गण्या
कोण गण्या?
गणेश होता का कोण होता, मला काय माहीत.
तो सुयोग भाड्यात नी का कापनेडचा.
हा सुयोग.
हा मंग तिला सांगितलं होतं म्हणलं, काय म्हणलं, काय पुढे म्हणले पोराला काळ्या पोरी पोरी आवडजेतस कसं काय का काय माहिती म्हणलं.
म्हणली नाही मग तुला कसं काय आवडते म्हणून.
मा नावच घेत नाही ती.
मग
म मी म्हणलं काय तुम्ही म्हटलं की लगे एका दिवशीच ला की काय काय बोलत होते म्हटलं रे तू अ इन्स्टा कोण माया इकडे होतं म्हणलं काय तिकडे पण होतं म्हणलंस तुमची सगळी प्लॅनिंग एका रात्रीच पाहिली म्हणला आम्ही या ती म्हणे काही पण का म्हणे म्हणलं हा म्हणलं तिला विचार म्हणलं. खोटं वाटत असन तर कॉन्फरेन्स वर घे म्हणलं तिला.
हम्म हम्म.
तुला माहितीये ना ते काय काय बोलत होते हा. तर मग ती म्हणे काहीही नको फेकू म्हणे तू हा म्हटलं जे खरं आहे तेच बोलू राहिलो म्हटलं मी कायले फेकू.
हा तेवढे चालू होता
हा तेच मग
एका दिवसात काय एवढं बोलणं होत असतं काय?
हम्म म्हणलं थोड ऐक पहिल्या दिवशीच लग्नानंतर काय करती चिडतात म्हणलं.
हं तेच ना
मंग पुढ काय बोली ती? ती म्हणाली चूप रे तू पागल असं म्हणली ती.
तू बोलतोचं आस मंग, तू बोलतच आस तील बोला काय तेच कळ
हा,, मंग काय आजून, अ आजून काय बोलोच नाही हा काहीतरी म्हटलं काय म आता माया नशिबात नव्हतं म्हनल मी रिकामी गायत्री कोणला देखू वहिनी वहिनी म्हणायची, म्हनलं पण जाऊदे, अटीट्यूड लई होता म्हणल त्या पोरीमधी.
हाव का,, हू हू, मगं?
काय नाही म काय गेले म्हणले ते दिवस आता.
हू तिची सेटिंग झाली. म्हणायचं ना तिची शेटींग होवून गेली आता, मी एकटाच राहीलो.
मी नाही म्हणल़ तिला आसं,, मी तिला म्हणतो तुया रूममध्ये आहे एखादी पोरगी दे पटून.
ती म्हणती पाय